हाब येते येते.
त्या ह्यांच पण सानप मामींना पण भेटायला जायचं राहिलंय. आवो मला जायलाच नाय भेटलं, नाय ना गेले मला ते त्या दिवशी जेव्हा समजलं त्या दिवशी माझ्यासोबत अ कोण नव्हतं, हे गेले कामावर.
हम्.
पप्पांना सांगितलेलं पप्पा आले, पण ते पप्पान ती लोक गाडी- गाडीमध्ये आले ना. अ ते मुषा पाटील, धुमाळ मामा आणि पप्पा ते तिघं गाडीत आले.
हम्म.
मला जायलाच नाही भेटलं म्हटलं नंतर जाईन बसायला तो नितीश भेटायचा अ सप काळांचा, तो बोलला दोन तीन वेळा भेटला मला दोन तीन वेळा बोलला का ताई आप मी जाणारए. तेव्हा तुला कॉल करतो, आणि कसला घेणाच नाय तो, तो पण नाय गेणा आणि मला पण नाय नेली.
अरे ह ह ह. ती एक लय आवघड झाल आग. त्यांचा मुलगा काय करतोय ग वैशाली?
आवो त्यांनी पार व अ हद्दच पार केल्यान.
त्या टेन्शननेच ते ते काका शांत हो
हा त्यांना त्याच्यामुळेच अटॅक आलाय, सगळेजण मला नव्हतं एवढं माहिती मी आपल नॉर्मली हा आहे आता, कधी भेटला तर त्याच असं हौशीन बोलणं वगैरे नाय. ज आपण आवाज दिला तरच बोलणार तो.
ना नाय लाडवलं सानम त्यांनी जास्त लाढवलं. मात्र ते मला मागे सांगत होत्या खूप झालं, हम्म.
कीती सांगत होता त्यांच्याबद्दल अग ताई त्याला जाम सुधरवायचा प्रयत्न केला.
हा, आता आवघड हेना ग हो ना आता आवघड हाय ना इथून पुढचं किती आवघड हाय सांग बर आता.
तेच ना, टेंशन किती?
आणि त्या सानप मामींना सांगायचा तो नितीशला बोलतोय मी ताई तु जेव्हा कॉलेजला ती इकड पणवेलला कुठे गेला ना तेव्हा तिथल्या दारू बिरू पिताना व्हिडिओ काढून टाकायचा, दाखवायचा मामींना तरी त्या मामी बोलायच्या न्हाय रे तो टेन्शन मध्ये हाय, त्याच्यामुळे तो तसा तो डिप्रेशन मध्ये हाय त्याच्यामुळे तो तसा वागतो. त असं करून त्याला पाठिशी घातलं. आणि आता तर तो एवढा बिघडलाय का विचारूच नका म्हणे तिकड नेऊन ठेवलाय त्याला अ त्यानी मामानी सुकळी साईट ला वाटतं कुठे अ अ रूम मध्ये बंद
हॅलो,